हॅलो,
एकदमच आवाज गेला.
फोन कल्टच झाला काय?
हां हा कटच झालं तर आवाज गेला एकदम.
ऑटोमॅिक ऑटोमॅटिक झाला का
नाही मी कट केला इकडनं.
अस्च
हमी केला.
असं करू नका ते वाया जाते मग अलग लक्षात,
होय काय,
थोडावेळ,
हा हॅलो,
थोडवेळ था बोला बोला येतोय ऐकायला.
कि किती वेळे ज व्हायला लागते ह्याला?
बारा मिनिटपर्यंत चालतय.
नाही नाही पण किती वेळेचा जा व्हायला लागतोय तो कंपल्सरी?
असं कंपल्शन काय नाही आहे दोन तीन मिनिटांच जरी झालं तरी चालते पण त्याच्यामधलं तुमचं टायमिंग मग, कमी होतय ना बारा मिनटामध्ये, त्यात मग तुमचं इफेक्टिव्ह किती एक काय आहे ते ब बघत्यात ते. असं पण आहे म्हणून जेवढं जास्त होईल तेवढं चांगलं आहे.
हम् हम हम् हम,
हा
ओके.
अरे तुला सांगायचं राहिल आय पीओ लागला एक.
वा वा वा वा वा दिवाळी.
अ दिवाळी झाली आता जस्ट सकाळीच विकून पण टाकलं. मधलं जाऊन विकुन टाकुया.
होय काय, कोणता लागला?
इंडो इंडो एम आयम म्हणून होता.
हो का.
हम्म लागला. किती सत्तेचाळीस पर्सेंट भेटली की एक्स्ट्रा
काय सांगतेस.
हो
पाऊस आहे पाऊस आहे तुमच्याकडे जातय.
व्हय
चांगलाय आम्हाला कधी लागत नाही त्यामुळे मी लावलंच नाही.
ब
पा माझं कि सलग एक वर्ष लावलं काहीच काय आलंच नाही त्यामुळे म्हटलं आपल्याला काय ना काय हे दिसत नाही. चांगलय.
ह काय
हॅलो!
रुटमॅटिकचच आहे ना. मचछा हॅलो!
हा दादा बोला की.
न्यालतो सगळीच दुसऱ्याच कॅपमध्येध्ये गेलो मी.
वा वा वा वा परवादीवशी रोशन गेला होता.
दोन आल्यात, आणि तरी तो ड्रायव्हर माझ्याकडं बघतो, मी म्हनलं आव रूटमॅटिक ची आहे का, म्हनलं नाही नाही ही एक्सएल ची य. म्हनलं बर-बर.
अरे, परवाच रोशन पण तसच आणि दोन कॅब एक सलग उभ्या होत्या. हा पालीकडे जाऊन उभा आरे म्हटलं मी इकडे बसलो आणि का पलीकडे जाऊन का बसायला लागलाय तर मग मला म्हणलं म्हण तुम्ही ते काय एकसा एकसा
हां
एक्साला कॅब आलेली त्याच्यात जाऊन बसला म्हटलं ये इकडं.
हां-हां.
भारीच म्हणलं.
हा-हा.
अ
बरं, बाकी काय म्हणताय अजून?
काय नाही बघ आता आवरायचं, जेवून
हा.
आवरतो आता.
हा. पोरग शाळेत गेल असेल?
हो, तो गेला.
हा, बर. चालतंय-चालतंय. हम-हम, तुमच्याकडे काय लोड काय म्हणतेय? हे बघितलं का तुम्ही मला वाटलं
तसा नाहीये कसय माहिती काय, ऍक्च्युली बारा-बाराची काहीच गरज नव्हती, बरोबर शिफ्ट मध्ये मॅनेज झालं असतं हे.
हा-हा-हा.
कारण, ऑलरेडी हे फुल झालं आता. बकेट फुल झालं ह्या महिन्याचे.
म्हणजे, ऑलरेडी डील बुक झालेल्या आहेत का?
फुल झाल्या, पंचवीसलाच फुल झालेत बकेट.
आ बर, मग मोठे डील होल्ड केल्यात?
नाही, पुढच्या महिन्यासाठी टाकल्यात सगळ्या.
अच्छा म्हणजे तेच की, म्हणजे होल्ड करून ठेवल्यात ना आत्ता? अ, मग बुकिंग होणार रे, मग असा प्रॉब्लेम आहे.
नाही-नाही-नाही बुकि बुकिंग नाही होणार, बुकिंग ह्या ह्याच्यात पडणार पण प्रोसेसिंग, त्याचा रेव्हेन्यू पुढच्या महिन्यात जनरेट होणार त्याचं.
त्या म्हणजे तुम्ही, सेव्हन ला पोस्ट केलेल नाही काय?
सेवन ला नाही एट ला पोस्ट केले सगळं.
लॉस्ट मध्ये टाकले आत्ता. म्हणजे क्लोज लॉस्ट मध्ये टाकली व्हय?
नाही-नाही-नाही, क्लोजोनमध्येच आहेत सगळ्या सेव्हनलाच आहेत. आम्ही त्या पुश केल्यात, म्हणजे जे नवीन येत आहेत त्या आम्ही आट ला टाकतोय, सगळ्या नवीन, एक्स्पान्सन.
त्याच्यावर परत कॅश घेता येते का त्याला?
आ?
म्हणजे, स्टेज एट ला टाकल्यावर, परत मागं घ्यायला यती का ऑपर्च्युन
नाही रे, सेवेनलाच ह्यात, सेव्हन ला पुश करतोय आम्ही मोठ्या डील पण.
नाही-नाही मी काय म्हणतोय आता तू जर सेव्हनला पूस केलीस, तर मग आमच्या इथं बुक बुक होणार न डील ह्या महिन्यात.
बुक होणार बरोबर, इन्वइस ह्या महिन्या जनरेट होणार, पंन रिवीन्युऽ पुढच्या महिन्या त्याचं कॅल्क्युलेट होनार.
असं कसं काय? काय इन्स्टॉलमेंट हाय?
इन्स्टॉलमेंट त्याच्या पुढच्या महिन्यापासनच.
अच्छा आसं हाय वय.
इन्स्टॉलमेंट वाले सगळेच एत नाहीत ना, असंय. बुकिंग ह्या महिन्यात, इन्वॉइस आजच्या तारखेचा. पण तेऽ त्याचं रेव्हन्यू काउंट होणार पुढच्या महिन्यात, म्हणजे ज्या दिवशीपासून त्याला आपण सर्विस देणार, त्या दिवसापासून ते, त्याचा रेव्हेन्यू अकाउंट होतो. असय ते, ह त्यामुळे तो रेवन्यूऽ या महिन्याचं म्हणजे सव्वीस सत्तावीसलाच हे झालंय, फुल झालंय. तर तो रेव्हेन्यू पुढच्या महिन्यात कॅल्क्युलेट करायचा आहे, जेणेकरून पुढचंऽ गॅप कवर होईल.
बर बर बर, आलं लक्षात. हे अ पुढच्या महिन्यात सांगितलं काय? की यायचं आठवडाभर म्हणून.
नाही, हा ते बहिणी येणार हाय ना.
हा, पुढच्या आ महिन्यात हाय ना. च सतरा, सतरा सतरा च्या पूढं आठ
हा, हो हो हो, तेच.
काय म्हणला? हा. सतरा तारखेला पार्टी असल त्या आठवड्यात.
होय, त्या आठवड्यात असल, कुठतरी ठेवली असल. सतरा क हम् तेच की.
तुमच्याकडं ऑटोमेशनचं काय, मीटिंगमध्ये डिस्कस करत्यात काय नाही?
नाही आमच्याकडे काही नाही, आमच ते टीमच वेगळी हाय ना, त्यामध्ये काही नाही ऑटोमेशनच. आमचं होनं पण लय आवघड हाय ते. स्टारच, आमच्याकडे आमच्या पर्यंत अजून स्टार स्टार तुम्ही एखादी आयडिया दिली तर, नवीन आयडिया.
आसं हाय व्हय.
हू.
आर आ म दर महिन्याला
काय?
दर महिन्याला कुठली आयडीया द्यायची?
तेच काय समजत नाही. कुठन आणायच्या फालतू पणा. दर महिन्याला देणार
हा. तेच की, दर महिन्याला आयडिया कुटून देणार ना? प्रॉब्लेम तोच हाय. पण तुमच्या इथ नुसती आयडिया दिली, तरी ते स्टार फॉर्म भरू शकताय तुम्ही.
हा पण, तुम्ही ते प्रोसेस पूर्ण अ अ म्हणजे फ्लो दिसला पाहिजे तरच.
अच्छा, आयडिया इमप्लीमेंट झाली पाहिजे काय.
एम्प्लिमेंट झाली पाहिजे म्हणजे ती प्रोसेसमध्ये आली पायजे.
अच्छा, हा तेच मी म्हणलं, कारण आमच्याकड पण तसच हाय, नुसती आयडिया देऊन चालत नाही. ते जे जे त्याच्यावर तुम्ही सोल्युशन पण दिलं पाहिजे. आणि ते सोल्युशन वर्क झाल्यानंतर, मग ते तुम्हाला स्टार फॉर्म तूम्ही भरू शकताय.
हू हू हू हू हू, तुमच भरला गेलाय का नाही एवढ्यात?
आ आमचा मागच्या महिन्यात तस झालय.
झाला काय?
होय मागच्या म्हणजे ए एजंट एक बनवलेला
हू.
ते हेज्यामध्ये मे महिन्यामध्ये कन्सिडर केलाय त्यांनी.
बरं.
हा.
हू हू हू आम्हाला एजंट बनवायला काही वेळच मिळत नाही. ही हिकडं नुसतं धोपटा धोपटीच चालू असते. हे प्रोसेस करा, हे प्रोसेस करा. अ विचार कधी करायचं. विचित्र हाय ते. आमचं काही स्टारचं लक्षण दिसत नाही. हम्म
नाही तरी पण जरासं लक्ष देऊन बघा एखादी आयडिया देता आली तर देऊन टाका.
आयडिया दिले. बघू आता वर्कआउट करते का ते.
अच्छा अच्छा हा हा करल करल तुम्ही रिझॉल्युशन वगैरे एक्सपेक्टेड आउट पूट सगळं द्या एकदम म्हणजे त्याप्रमाणे ते काम करतील ना.
हा ते सांगितलंय आता त्याच्यावर आता बघूया. वर्कआउट करायचंय त्याच्यावर.
हा हा हा
हम्म
बरं बर बर हा ह ह चालतय चालतय.
चालेल दादा आवरतो. काय नाही बघा निवांत. काय गावाकडे जाणार आहे का नाही?
हो जायचंय पुढच्या महिन्यात आता श्रावणात जायाय लागतय ना देवाला वगैरे. होय त्यामुळं जायच की.
हम् हम हम हम हम
अ तोपर्यंत क्वॉर्टर इंड वगैरे सगळ फिनिश होतय.
नाही काय सुट्टी मारली तर चालते मग काही चार पाच दिवस.
होय मग पुढच्या महिन्यात चार पाच दिवस नाही दोन दिवसाची सुट्टी टी जोडून घ्यायची आठ शनिवार रविवारला. ह त्यामुळे मग ते जमते चार दिवसात सगळ.
हा हा हा तेच तुमचं उद्या किती ते किती आहे मग?
आमचं दोन ते हे दोन ते अकराच आहे पण परवा यायच आहे ना आम्हाला त्यामुळं
एक्सटेंड नाही आम्हाला बाकी जेंच रिपोर्टिंग नाही शनिवारी त्यांना बारा तास आहे. हा सर आलोय मी खाली गाडी घेऊन. हो
च्यायल झंझट हाय राव ही.
हा ते रिपोर्टिंग ज्यांना नाही त्यांना एक्सडेंट ज्याचं रिपोर्टिंग आहे
एक्सटेंडच कसं आहे माहिती आहे का देणार पई आणि करणार लय असाय ते.
तस नाही दादा आता काय बोलायचं कस होतय एक एखाद मंथएंडला एक दोन दिवस करायला लावतात त्यामुळं करून घ्यायचं आता काय करायचं.
मंथ एंड तुमचं एकच आहे. आमचं दर महिन्याला आहे.
तुमचं हो तुमचं दर महिन्याला आहे.
दर महिन्याला नाटक चालू केले यांनी आणि हे आल्यापासून तर लईच करायला लागले.
हम्म
नवीन माणूस आल्यापसन
होय
ह ह ते पण जवळच आहे का? हं हं दुसरें सर पण जवळच आहे तिथंच आहे. येतील दोन्ही एकदम खाली. दोन्ही बी येतील? हो. फोन करायची गरज नाय? नाय, नाय नको. म्हणलं तुमच्याकडे नवीन माणूस आलाय, त्यो पण भक्तच भराय लागलात की सगळी.
माणसं म्हटलं तुमच्याकडे एकदम भरभक्कम भरायला लागलेत.
भरभक्कम ते भक्कम आहे वो जरा धक्का लागला की माणूस पडायलाच पाहिजे.
तेच म्हणलं हे काही विषय आहे म्हणलं सगळं एकदम धस्टपुष्ट लोकं भरायला लागलेत.
काय त्यांना बारकं दिसलं नाही कोणी.
हाहा हं. तेच म्हणलंय काय भरती काय चाललीय? एकदमच खतरनाक भरती चाललीय तुमच्याकडे.
हं मग काय. चालायचंच. येस दादा हो, चालेल, चालेल भेटूया. हां, चालेल, चालेल ओके. होहो हो बाय बाय बाय.